हॅलो.
हा हॅलो.
हा येतोय का आवाज?
हा हा येतोय येतय.
ह् मघाशी आवाजच येत नव्हता.
ह हा ना काय काय प्रॉब्लेम होतो मधीच काय काय सजतच नाही. आता काल पण मला काल खूप सारे कॉल करून संपवायचे होते. मध्येच काय काय कॉल दोन तीन मिनटांनी झालं त्यानंतर आपआप मध्येच कट होत होता कशा मुळ काय माहित?
अच्छा.
हा आणि त्याच्यानंतर तर मग कॉल लागतच नव्हते. काहीतरी अनपेक्षित त्रुटी उपलब्ध आहे अनपेक्षित तुटी उपलब्ध आहे. असाच मेसेज या्यायच्या सारखा.
हो.
हा मग लागतच त्यामुळे माझे काल खूप सारे कॉल करायचे बाकी राहिले नाही आता काल माझे बऱ्यापैकी झाले असते कॉल. ह संपलं असत सगळं हा
काल मी पण ऑफिसमधून कर होतो एका मित्राला पण ते दोन झाले त्यात आवाज नाही आला त्याचा एकदम फेल पण गेला आणि तो क्वालिटीचा वेस्ट पण गे आवाज नाही राहता पण मग नंतर मग आम्ही कॉल करतोय ट्राय करत तो करत मी करते पण ते होतच ना ते काहीतरी त्रुटी निर्माण झाली असं आला होत नाे काल दुपटनंतर कॉल नव्हते लागत
हा बोला ना
हा
ह
मग आमचं पण झालं जेवण आता मग अशीच आता होत प्लॅन आज बाहेर जायचा आता पाऊस तेवढा आहे ते पावसात मग कुठे जाऊं नाही वाटत मग
हा तेच ना पाऊस असल्यावर जास्त गव वाटत नाही.
बाहेर सगळे चिकचिक चिकचिक असते.
हो. सगळं चिकचिक चिककाल वगैरे असतं. त्याचा मुळे नाही जाता येत.
कसं काय आ आमच्याकडे कसं इकडे जास्त फि्यासारखं पण काय नाही
हम्म
हम्म तो एकच एक मॉल आहे कॅपिटल मॉल तो वसईला तो पण लांब आहे आणि तिथे परत काय आहे ना कि बघण्यासारखं वगैरे काय असं नाही आहे समुद्रकिनारे आहेत पण ते आता पावसामध्येकडे जाऊ शकत नाही
ओके
त्यामुळे मग घरीच टाइमपास मग आज एक दिवस भेटला म्ह लाज सुट्टी आहे तर आज आराम करूया मग आता छोटी मोठी घरातली काम आहेत करेल थोड्या वेळाने कपडा नैस्त्री वगैरे करायचे थोडसे सामान वगैरे आवरायचे
ओके
ते करून ठेवतो म्हणजे मग आठवडा वर काय टेन्शन नाही
हम्म हस् ते करून ठेवा
हो हो
कपाड्यात पण ल कपडे झाले आहेत त्याचे पण घडी घालायचे बाकी आहेत माझे
अच्छा
हा काल करायचं होतं काल परवा पण नंतर म्हटलं सोमवारची तारीख क्लास डेट आहे कॉल संपवायची त्याच्यामुळ म्हटलं जाऊ ते पहिला कॉल संपवते सोमवार नंतर फ्रीज झाल्यावर मग कपाटावर त्याच्यामुळे मी पण नाही आवडलं कसे पण कोंबून ठेवलेत कपडे
हम्म
हो
आता आम्ही ते
हॅलो आवाज नाही येत मला काहीच ब्रेक झालाय आवाज
तुम्ही इकडे हॅलो
हॅलो आवाज ब्रेक झाला तुम्ही काय बोलले कळलंच नाही
आता येतोय आवाज अच्छा
हम्म
तेच म्हणलं तिथे आता कसं आमच्या साईडला कसं थोड आम्ही हायवे जवळ राहतो ना
हम्म
तिथून लोक रेल्वे स्टेशन जवळ राहतात
हा
कारण त्यांना मग येण्याजाण्याच सोयीच ठरत वेळ पण वाचतो
हम्म
इथलं मुंबईच जीवन कसं घड्याळाच्या काटावर चालत
हो तेच ना
त्यामुळे कसं आपलं नाही आमचं हायवे जवळ आहे माझं काम हायवेजवळ त्यामुळे मी हायवेजवळ राहतो आम्ही इकडे तसं काहीच नाही फिरायला वगैरे काहीच नाही प्रॉपर मुंबई मैत्री कस जरा बरं असतं हिथ काहीच नाहीये
ओके
हम्म हम्म
हम्म हम्म हम्म असं आहे काय
बाकी काय म्हणता मग
काय नाही निवांत आज संडे आहे निवांत सगळं हम्म मग काय बोलताय हॅलो
काय नाही थोडस अ आज अभ्यास केला होता हम्म हम्म मुंबईच्या भूगोलाचा आहे
ओके
हा तर तुम्हाला आवडेल तर सांगू का तुम्हाला थोडस
हो सांगा ना
अ मुंबई मुंबई हा पश्चिम किनारपट्टीत उल्हास नदीच्या मुखावर असलेला सहाशेठ बेटावरती वसलेला आहे मुंबईचा मोठा भाग हा समुद्र सपाटीच्या पातळीमध्ये आहे म्हणजे खूप सगळा भाग मुंबईतला आहे ना तो समुद्राच्या लेव्हलला आहे
अच्छा
हा जमिनीची उंची जास्तीत जास्त दहा ते पंधरा मीटर असेल समुद्रापासून मुंबईमध्ये तर समजा कधी सुनामी वगैरे आला तर मुंबईला खूप मोठा धोका आहे हॅलो हॅलो. हॅलो.
असे.
आवाज येतोय का? हा आवाज येतोय?
हा येतोय ना.
मध्ये जातो आवाज ना?
हां. मधेच जातोय.
हो.
मध्येच काय बोलता काही कळतच नाही मध्येच ब्रेक होतय.
शेवटचं काय केलं होतं?
काय? मला आता आठवं नाय.
अच्छा. म्हणलं होतं की मुंबईचा खूप सारा भाग आहे ना तो समुद्राच्या लेव्हललाच आहे जवळपास. हॅलो हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो आवाज येतोय काय? हॅलो. हॅलो. आवाज येतोय का?